हॅलो!
काय करतेस, काय करतयास! व्हय मग बरी हे का तब्येेत?
हा बर बरं आहे, तुम्ही बरे का?
हं हो! तुला आदिवासी नृत्य करता येते का?
हा येत.
कसं नाचतात?
जोडे धरून असं गोल गोल फिरतात. आणि मध्ये असं ढोल वाजवतात, आण सगडे नाचतात.
तू केलं आहे क नृत्य, तू केलं आहे का?
हो मग आम्ही नाचलेये दिवस रात्र.
हूं का! मी पण काल गेली होती नाचायंला. ढोल होते समोर! खूप लोके होती नृत्य करत होती.
पण आजकाल डोल नही, बँड बाजा वाजवून नाचतात.
हूं!
असं का बोल लो! हो आपली संस्कृती विसरून चालले आहेत. असं नको करायला.
बरोबर आहे, जे रीत आहे तेच करावं लागेल. विसरून गेले सगळी लोकं.
हो ना आता शेतात, मजुरी ला नाही गेली का?
आता किती. नही आता निग
आता तर भरपूर ऊन पडतय! भाजून निघणार आम्लेट सारक.
तू नि
का बर हसती ग! आणि कधीच शेतात! कामाला आज जाणार नाहीयं, माझी तब्बेत ठीक नाही ग!
हा का?
काय करते तब्बेत ठीक नाही.
जेवन केल का.
हो नुसती झोप लागते, मग की की रोटी, पोकळेची भाजी, वाव
हां. कशं लागतय.
अति सुंदर होत, अति सुंदर. हो.
हम्म.
मज्जा आली जेवून आ दिवस, हाव. सुन काय मग. कोणत्या घरी, मी माझ्या घरीच आहे ग.
हा का मग सासरवाडीला केव्हा जानार. सासूरवाडीला केव्हा जाणार.
हं दोन दिवस स्कीप करा. सासूरवास अजून नाही ग.
झोप नाही पूर्ण होत तिथ, मी माझा घरीच तेच माझ्या घरी मी खेडेगावात.
हा का.
बय ग. कॉलेजवर पण जायचं ग बाई ग, रिझल्ट लागेल तेव्हा.
हं का केव्हा लागणार रिजल्ट. काय नाही बसलीये. त्या दिवशी आता आज काय तारीख आहे, आज एकवीस आहे.
बाई आज बावीस तारीख आहे ग बाई.
किती ऊन आहे, बाप रे कडक ऊन आहे.
आमलेट सारखी भाजून निघशील ऊन्हात.
अह नाही मी थो नाही ग मी थोड्या उन्हात निघाले. लाल टमाटर सारखी दिसते.
बाप रे, मग कोणी खाऊन बर तुले.
नाही ग, ते एक मुली राहते ना नाही ग.
पण तू लाल टमाटर कशी काय ग. तू लाल टमाटर नाही दिसू शकत.
का हसते, एक मुली राहते. नाही ग. पागल सारखी का काय बोलते ग. पागल कुत्री.
अग तू लाल टमाटर. नाय दिसु शकतं. कत कारण तू काली कुठठी आहे.
नाही ग, मी आता यना आज चर मध्ये पायलन लाल टमाटर दिसत होत. ती लाल टमा, मी व
हो का, हं.
अन् तू किती गोरी आहे तू तर पूर्ण लाल टमिटी झाना, हं.
काय त बाई, इतक्या उनात मी जाऊच शकत नाही. समजली का?
हा.
हम्म. हम्म सांभाळून रहाशी, बर का!
तुमचे सासरवाडी, कश्याएत?
का? आमच्याकडे तर सगळे लोकं खूपच प्रेमळ, दयाडू, काळजी घेणारी माझी इतकी काळजी घेताना माझा आईवडलांनी बी काळजी घेतली नसली के, चांगले सगळे लोक तिथले. माहिती का? असे लोकं भेटू शकत नाही मला, या दुनिययेत. कोणीच भेटणार नाही, त्यांच्या सारखं.
तुझ नवरा कसा दिसतो?
माय फेवरेटे.
फायु रेटे.
यस. सबसे, माझा आवडताय.
ची बोलतात ते. तुला नी तुला असं
ताणता.
तुझे पुढचे नाक नाही ना, मनून.
मला प्रेमाने नकु सांगता माझी आई बी. माझी आई बी प्रेमाने नको सांगती.
नाही, ये तू, तुझे ना
नाही व.
इकडं.
माझं नवरा मला नकटे सर सांगती. माझी आई मला नको सांगती. माझे पप्पा मला नकट्या सांगतात.
येतो.
मला खूप आवडत. बघ गं मी काय सांगू तुला? पर सगळे प्रेमळ माणसं आहेत आपल्याकडे. कोणीच आपल्याला उचणीच बोलूच शकत नाही, समजली का.? पण माझी आई ना तंबाखू खाते. वांस मारती तिचे टोन.
अ का, मगं मग ते तंबाखू दिसणार ना, फेकून द्यायचे ना कशाला
मी दूर पडत ति तिच्या पासून,, तंबाखू खाती ती. अ पण चांगली आहे माझी,, माझी आई मला खूप आवडती,, पण ना तंबाखू मुळे नाही आवडत,, हा
हम्म मग,, ठीक आहे का,, हम्म
काल मी साडी घालून लप पत होती, दरवाज्याच्या आड बिचारी मला तिच्यावर खूप दया येती. माझी पप्पा मीटिंग ला गेले आहे वेलदाकाठीला. मीटिंग ए त्यांची.
मीटिंग
मीटिंग,, पत्ते खेळने. गोठ्यावागरने, येस
गोठ्या वगरने,,, हे कसलं काम गं.?
हे कामच आहे याच्याने पैसे मिळतात, पण ते चुकीचं आहे बर का. असं कोणा करायचं प्रमोट नाही करायचं कधीच
हम्म
माझं नवरा ना सांगात होता सांगू का, माझं हसबंड काय सांगत मला असं आदिवासी सामान घेऊन देणार आहे गं.
आदिवासी,, ते भांगड्या वगर चेहरा काय अस तना.
आणि ते ना तिथे घालायचं म्हणे, तुम तुमच्या आदिवासी,, म्हणजे सगळं लोकं पाहतील म्हणे. असं दागिने घालायचे,, चांदीचे
कि वगैर लुगड्या वगैर करणार तसं,, का कसं
आणि फस्ती करून नंदुरबारला आदिवासी दिवसच्या दिवशी नाचायला जायचं. होका हो. हो असंय आमचं.
हम्म चांगलंय.
फ्युचर, हो.
हम्म
अजून काय मग जेवले का? खूप म खूप पहते त्या
कोण आय गं?
ते दादा..
हम्म हॅलो हम हॅलो कोण आहे तुझ्या सोबत
माझी आई तंबाखू खाती
अजुन अजून
ह ह हम्म नाही आता झोपली बिचारी हम्म
अ अजुन घसली का तंबाख
नाही आज उठीत ती घसित उठली की हा बरं बाई आता बोलू नंतर ठीक ये ठेवू का
हा ठीक ये ठेवा आता